हॅलो
हम्म हम्म
ह
हो तई ऐका ना
हॅलो
आवाज येतोय ना
हा येतो येतो बोला
ऐका ना आज आमच्याकडे ना गेस्ट येणार आहेत थोडे तर मग त्यांना सी फूड बनवायचंय तर फिश वगैरे मध्ये कोणते फिश चांगले आहेत
अ माशांमध्ये पी खूप खूप प्रकार आहेत पॉकलेट आहे सुरमई आहे अजून कोलंबी आहे हे नॉर्मल म्हणजे जास्तीत जास्त चालणार मच्छी कुठली असेल तर हा तर ही आहे तुमच्याकडे मासे जर अव्लेबल असतील चांगले ताजे मासे तर तुम्ही याच्यापैकी काही म्हणजे तुम्हाला कालवण बनवायचे आहे किय त्याच्यावर िपेंड आहे
हो मला आहे ना काही कालवण करायचं आहे आणि काही फ्राय करायचं आहे तर... पण ते मला ए ना... कोकणी स्टाईलमध्ये करायचंय
हा जो कोकणी पद्धतीने करायचे ना... ओेके... ओके मग तुम्हाला कालवण... जर करा... हा, सांगते ना जर, जर तुम्हाला कालवण करायचं असेल ना तर- कोलंबी... अ... चांगली पडेल तुम्हाला कालवणासाठी त्याच्यासाठी काय करायचं, कोलंबी आणायची, तिचे सगळे सालं काढायची... स्वच्छ धुवून घ्यायची आणि मग तिला थोडं हळद, मीठ, आपला मसाला जो येतो आता तुमच्याकडे कोकणी मसाला आहे की नाही माहित नाही, पण तुमचा जो काही लाल तिखट येतं आपलं ते न तुमच्या अंदाजाने, तुम्हाला किती तिखट वगैरे हवे त्याप्रमाणे लावून ठेवायचं, थोडा वेळ मुरत ठेवायचं त्याला आणि एक अर्धा लिंबू पिळायचा त्याला, म्हणजे ते आंबट तिखटपणा त्या मच्छीला चांगला लागतो आणि मग एक एक पंधरा वीस मिनिटांनी काय करायचं, एका भांड्यामध्ये तेल गरम करायचं त्याच्यामध्ये एक... दहा बारा लसणाच्या पाकळ्या, म्हणजे तुमची आता मछ च्छी किती आहे त्या अंदाजाने तुम्ही लसूण घ्यायचा, तो चेचून घ्यायचा बारीक आणि मच्छीला कसं, लसूण भरपूर लावायचा थोडा जास्त प्रमाणात... आपण जसं व्हेज जेवणाला लावतो, त्याच्या कम्पॅरिझनमध्ये... हा... पेस्ट हा
पेस्ट हो
क्रश करायचा, एकदम बारीक... हे पण नाही करायचं पण थोडासा असा हा... भरड असा ठेवायचा... हा कुटून घ्यायचा खलबत्त्यामध्ये आणि मग... तेल पण थोडं... थोडं जास्त प्रमाणात घ्यायचं जसं आपण आपण आमटीला वगरे घेतो त्याच्या प्रमाणामध्ये थोडं जास्त घ्यायचं आणि मग तेल चांगलं गरम झालं की त्याच्यामध्ये लसूण घालायचा एक किंवा दोन कांदे बारीक चिरून, परतून घ्यायचे चांगले आणि त्याच्यामध्ये मध्ये कोलंबी टाकायची, अजून तुम्हाला तर तिखट वगैरे जास्त हवं असेल तर मग त्या, तेलामध्ये थोडासा मसाला... हा वरून थोडं असं हे सगळं ड्राय पाहिलं परतून घ्यायचं, सुक्क सुक्कच आणि थोडं झाकण ठेवायचं एक पाच मिनिटं
हम्म
आणि मग झाकण काढून त्याच्यामध्ये पाणी घालायचं इकडे को कणामध्ये कसं हाये... कोलंबीच्या रश्यामध्ये बटाटा घालतात लोकं
हो... मी ऐकलंय आणि युट्यूबला बघितलं वगैरे पण आहे तसं
मग तुम्हाला जर आवडत असेल तर, एखादा बटाटा चिरून, त्याच्यामध्ये थोडे मोठ्या फोडी करून तो टाकायचा आणि चांगलं उकळून द्यायचं एक दहा मिन टं वगैरे चांगलं उकळून द्यायचं, ते उकळत असताना त्याच्या वाटणाची तयारी करायची वाटणामध्ये काय... ओलं खोबरं घ्यायचं
हो
त्याच्यामध्ये थोडं आल्याचा तुकडा, एखादं इंच आल्याचा तुक... तुमची म च्छी किती आहे त्याच्यावर अवलंबून आहे तुम्ही आलं किती घालायचं आल्याचा तुकडा, एक दोन हिरव्या मिरच्या टाकायच्या आणि थोडी कोथिंबीर असं ते पाणी घालून, एकदम बारीक पातळ वाटून घ्यायचं
हा
आणि बटाटा वगैरे शिजला ना, कोलंबी बटाटा शिजला असं साधारण वाटलं, ऐंशी टक्के वगैरे शिजल्यानंतर त्याच्यामध्ये टोमॅटो घालायचा
हो
चिंच लावतात इकडे, इकडच्या जेवणामध्ये चिंचेचा वापर जात कोकणामध हा. हा आंबटपणासाठी तर थोडी चिंच लावायची ते वाट. चटण घालायचं मीठ बघायचं आपलं ऍडजस्ट करून. कस आपल्याला हवंय काय ते आणि मग ते वाट. पटण वगैरे लावल्यानंतर एक दहा मिनिटं वगैरे छान उकळून द्यायचं कालवण.
हो.
हा आणि मग ते खूप जाड पण नाही करायचं का. त पण नाही करायचं आणि पातळ पण नाही करायच एकदम. असं मीडियम कन्सिस्टन्सी ठेवायची त्याची आणि. तरी एक अर्धा तासामध्ये वगैरे कोलंबीचा रस्ता छान असा. तयार होत तिखट हा म्हणजे तुम्ही चिकन मटनच्या र्यापेक्षा कोलंबीचा रस्. जास्त आवडीने खात भात.
हो एकदा आहे ना. मी‌ ट्राय के होत नारळाच वगरे खो घालूनच पण. गोड गोड लागला होता मला. आम्ही असंच युट्यूबला बघून हा युट्यूबला बघून ट्राय केलं होतं. पण त्या स. प्रॉपर आता इकडे कस आहे आम्ही म्हणजे मिीडयम स्पायसी खातो असं एकदम पण. तीखट नाही आणि एकदम पण असं फिक्क नाही मीडियम. आणि आंबट नाही खात.
अच्छा पण थोडं चिं. शिलकसा अस वहीच वास असतो त्याच्यामुळे मग. तो थोड थोडासा आंबटपणा तरी लागतोच नाही तर मग ते असं. खूप वईस अस वास आला ना कि मध्ये खायची इच्छा नाही होत चालवण हा. हा हा.
तशी इकडे एकदम ताजी मिळतच नाही.
अच्छा हा आमच्या भागामध्ये मच्छी एकदम फ्रेश रोजची मच्छी. छ हा रोजची मच्छी फ्रेश मिहिते.
आम्ही आलो होतो अलिबागला तेव्हा मग अ घेतली होती आम्ही तिकडे. पापलेट परत एक थाळी घेतली होती त्याच्यात पूर्ण वेगळे वेगळे फिश होते. आणि ग्रेवी वगैरे छान होत खेकडा पण होता त्याच्यावर.
हा बरोबर ते टिकड्या. कालवण पण असं थोड वेगळ्या पद्धतीने करतात त्याला पण वाटण वगैरे करतात. पण ते कांदा, खोबरे वगैरे असं भाज. जायचं असत मटणाचं वाटण कसं करतो आपण कांदा खोबरं वगैरे भाजून हा. तशा पद्धतीने त्याचं वाटण करायचं. आणि ह्या कोलंबीच्या रशयासोबत तुम्हाला तांदळाची भाात. करी खूप छान लागते भात पण खूप. छान लागतो आणि तुम्हाला फ्राय म. करा असेल तर ह सुरमई किंवा पॉकलेट याश बिना जना का. ते कमी असतात अशी मच्छी. हा कोळणीकडन साफ करून घ्यायची घरी येऊन. छान स्वच्छ धुवायचं. आणि मग त्या मच्छीच्या पीसला पहिले तर लिंबू पिळून घ्यायचा आणि मीठ. आणि नंतर मग एका वाटीमध्ये तुमच्या अंदाजाने मसाला हळद. थोडा हिंग वापरतो आम्ही लोक नाही आमचे मसाले घरीच बनत. आम्ही मालवाणी मसाला वगैरे नाही आम्ही घरच्या घरीच मसाले आमचे दरवर्षीचे तयार होतात.
हो हो हो हो हो ते होम. तेवाल्यांकडनी पण आम्हाला तेच सांगितलं होतं की आम्ही स्वतःच बनवतो.
ताजे मसाले स्वतः बनतात. मी कोकणात पुढे रत्नागिरी, सिंधुदुर्ग वगैरे तिकडे मालवणकडे गेलात तर मग त्यांचे मालवणी मसाले ते वेगळे येतात आमच्याकडचा मसाला थोडा वेगळा पडतो.
हो. नाही इकडच आवडले आम्हाला फिश खूपच आवडले आणि असं म्हणजे खावशी वाटत होती की आजून थांबलो असतो आजून खाल्ले असते.
आगदी शनिवार रविवार तरी तुफान गर्दी असे इकडे पर्यटकांची. एवढं मच्छीसाठी वगैरे अ लोक हे आहेत म्हणजे खूप आवडतं लोकांना खायला. मच्छी जर तुम्हाला फ्राय करायची असेल ना तर त्या फ्रायसाठी तुम्ही काय करायचं लिंबू आणि मीठ लावलं ना मच्छीला कि अ एका वाटीम ध्ये मसाला घ्यायचा तू म जो काय कोकनी मसाला आहे तो तेच्यामधे थोडी ह हळद, हिंग, मीठ आणि थोडस आलं लसणाची पेस्ट आणि थोडं कच्च तेल टाकायचं. आणि त्या वाटीमध्ये ती पेस्ट तयार करायची
हो.
मच्छीला आपण ऑलरेडी मीट लावलेलं असत त्यामूळ ह्या त्याच्यामध्ये मीठ टाकताना त्या प्रमाणाचा विचार करायचा हा थोड कमी हे करायचं त्याच्या आणि मग तो मसाला पूर्ण पेस्ट ही पार्टीमध्ये रेडी केले ना तुम्ही की हाताने म मच्छीच्या दोन्ही बाजूला लावायची जर तुम्ही पॉपलेट घेत असाल तर ते आख्खं असेल त्याला चिरा पाडून घ्यायच्या कोळणीकडन म्हणजे म तो मसाला पूर्ण आतमध्ये मच्छीला चांगला लागतो आणि मच्छी अशी गोड गोड नाही लाग हा मुरतो आतमध्ये चांगला. नाहीतर म कस मच्छीला वैसपणा आणि आतमध्ये अस गोडसरपणा असतो त्या मच्छीला.
हो हो.
सुरुमई वगैरे असेल कसं त्या तुकड्यांमध्येच कापून देतात त्याच्यामुळे तुम्हाला काही प्रश्न नाही पडत हे करायचं. आणि मग दोन्ही बाजूला तो तयार केलेला मसाला छानपैकी लावायचा आणि अर्धा तास तरी बाजूला ठेवून द्यायचं फ्रीज मध्ये वगैरे नाही बाहेरच ठेवायच.
हा साधारण
साला पूर्ण छानपैकी त्या मच्छीमध्ये मुरतो.
हो.
आणि मग अर्धा तासाने वगैरे आपला नॉनस्टिक किंवा साधा तवा घ्यायचा त्याच्यामध्ये तेल टाकायचं हा ते हा शालोफ्राय कमीतकमी ते टाकायचं पहिले आणि मच्छीला नाही नाही शालोफ्राय करायच. डी-फ्राय नाही मच्छी आम्ही डी-फ्राय नाही करत चिकन वगैरे असेल तर ते केलं जातं. पण मच्छीला हे डीफ्राय ते काय करायचं हे मसाला सगळा झाला ना की एका प्लेट मध्ये तांदळाचं पीठ घ्यायचं म्हणजे त्या मच्छीला जो वरचं आवरण असतं कुरकुरीत त्याच्यासाठी त्या तांदळाच्या पीठामध्ये पण थोडा सा मसाला आणि मीठ टाकायचं मिक्स करायचं चांगलं आणि मग म च्छीचा जो तुकडा असेल किंवा ती मच्छी असेल ती त्या पिठामध्ये चांगली दोन्ही बाजूनी घोळवून घ्यायची हा दोन्ही बाजूनी तिला लावून घ्यायचं पाहिजे तर थोडा रवा टाकतात कुरकुरीत पणा येण्यासाठी म्हणजे जे बोंबील वगैरे तळले जातात ना त्याच्यामध्ये रवा टाकला जा तो ते असे भजीसारखे लाग तात अक्षरशः तळल्यानंतर थोडं जास्त हा बरोबर थोडं जास्त तेलामध्ये तळले ना तिथे भजीसारखे लागतात त्याच्यामध्ये थोडा रवा टाकायचा म्हणजे त्याला कुरकुरीतपणा खूप चांगला येतो.
हम्म हम्म म्हणजे मला तर इतर मच्छीपेक्षा आहे ना ओले बोंबीलाच खूप आवडता.
अच्छा हा ते ओलेबोंबिल मधून चिरायचे आणि त्याला असं पिळून घ्यायचे म्हणजे त्यातलं पाणी निघून गेलं ना कि ते छान कुरकुरीत होतात नाहीतर मग मऊ पडतात त्याच्यामध्ये पाण्यात प्रमाण खूप असत हातमध्ये आप मूठ अशी आवळायची आणि त्याच्यामध्ये ते बोंबल
पिळून घ्यायचे हा हा.
आणि मग तेल टाकून मडियम गॅसवरर तुम्ही हा बघ. तेल टाकून त्या पिठामध्ये गोळवलेली मच्छी तव्यामध्ये तळून घ्यायची. पंधरा ते वीस मिनिटं जातात दोन्ही बाजू खरपूस तळण्या करता असं. लालसर हो तेवढं तुमचा तवा असेल त्या हिशोबाने तुम्ही म मछी त्याच्यामध्ये टाक आणि मग समजा तुम्ही जास्त टाकली तर मग तो तवा चारी बाजूने फिरवायचा गस फ्लेम वर जेणेकरून म ते कच्चा वगैरे राहत नाही.
हो.
आणि आवश्यकतेनुसर तेल थोडं थोडं टाकायचं म्हणजे मग ती मच्छी तव्याला चिपकत नाही आणि मग फुटत नाही. हा हा आणि दोन्ही बाजूने आपल्याला लक्षात येतो. कुरकुरीतपणा आला ना कि मग काढून घ्यायची. आणि मग ते भाकरी, सोलकडी, मच्छीचं कालवण कांदा, लिंबू असं छान पैकी ताट वाढून द्यायचं.
हो तेच ना मग आज पाहुणे येणार आहेत म्हंटलं मग त्यांना सी फूडच खायचंय.
अच्छा तुमच्याकडे जर अ मिळत असेल सहजा, सहजी. तर मग घेऊन या आणि लवकरच तयारीला लागा त्या हिशोबाने मग तुम्हाला करता येईल.
हो हो हा इकडे ना चार, पाचच्या दरम्यान मिळतात. ते आहे. मच्छीचे मार्केट तिथे जाऊन मग मिळतात तिथे आपले खेकडे वगैरे न नदीचे मासे पण येतात त्या टामिंगला पण नदीचे मासे इतके आवडत नाही आम्हाला. ते ते समुद्राचे आवड खूप वास येत म्हणजे खातना काही वेळेस तो वास आला ना तर इच्छाच होत नाही खायची हम्म ते स्वस्त असतात पण मग नको ते याचा रेट भरपूर आहे इकडे.
मछी अस तेना तिला तेवढा वास नाहीये ते छान लागत म्हणजे.
इकडे म्हणजे पापलेट वगैरे डायरेक्ट आता पंधराशे रुपये किलो वगैरे असं चालू आहे.
अच्छा किलोवर मिळते का मछी इथे किलोवर पण मिळते आणि वाट्यावर पण मिळते. म्हणजे तुम्ही घ्याल